भावाला वालतो चुकून परत
ह त्या फोन करा
तेच्या फोनला
ए कॅपराऊंड ला जातो तो आपण कुठे जायच गं?
मी खायला जाऊया म्हणाले मला अशी खायची लय इच्छा असं वेगळं वेगळं काय तर
चालते की जाऊया, पिक्चरला पण जाऊया काय?
पिक्चर चांगला असला तर नाही तरं उगंच त्याला मग प्रत्येकाचं उगच दीडशे दोनशे जात्यात.
किती शंभर रुपये काय दीडशे रुपये तिकीट आहे?
शंभर रुपये नसतयचं कशाला फॉर्च्युनला गेलीस तर.
ये होतं की बाळं.
कशाला होतंय कापाल्याज दीडशे, एकशे ऐंशी, दोनशे असं तिकीट असत्यात त्यांची.
नाही शंभरला होत ब आम्ही गेलतो पिक्चर कधी कुठला तो? मराठी पिच्चर आलता की गं.
कुठला?
बाईपण भारी देवा
ये आम्ही पण गेलतो की गं त्याला वेदिका मी आणि सायली तवा पण दीडशे काय तर हुतं एकशे तीस
कुमार मामा फोन असतात फोन अस आम्ही गेलतो तवा शंभर रुपये होतं परर होती वाडत मग तवा.
तुला आठवत नसेल काय पण सांगाल्यास तू.
नाही शंभरच होतं मी, मम्मी फक्त आम्ही बायका बायका गेलतो मामी, आज्जी, का की, प्रमिला.
हम् हम्.
दामी मामानं ऑनलाईन तिकीट बुक केलंता तवा आमचं सगळ्यांचं. खरं ते ह्याच्यावर असतंय ना. खाली वर पूर्ण ए सी.
व्हय.
किती वेळ लागलं?
सगळ्यात पहिला बसून काय उपयोगच नाही लय वाट लागत्या.
आगं आवाज लई येतोय.
पहिल्या पहिला बसून असं वर करून बघायला लागतंय उगंच.
आम्ही मध्ये बस
हा म काय
बरी आहे
आमची मम्मी बलवाल्या. काय माहीत का बोलवाल्या.
जेवण करायला?
जेवण करायला कशाला बोलवतील?
काम कराय नको काय मग.
काय नाही. होेय, तू? बरी आहीस? होय, फोन सुरु आहे. आणि या गाडीची किली टॅंक वर आल्या आणि ऐंशी रुपये गुगल पे कुठल्या गाडीची किल्ली टाक?
हॅलो.
हा. हां बोलकी कां
मलां दुकानांतून बाहेर काढायंला आहे दुकानं बंद करणारं आहेतं म्हणूंन
आणि मंग मी जां की बाहेर हं हां हां हं कां की बाभयांल
चाललं वयांर वयांत चालली हे
जां बरं बरं जां होयं इथं कमी झालांत कां आमच्यां इथं हां कायं
हे माझ्यां भावानं दारं उघडं सोडूंन गेलांय हिंडांयला
हो वां
त्यांला तरं कानपांडचं लावांयला पाहिजे
कांत बरं तूं तरं लावतांच असतो लावतांच असं सोड कानपांड डोके दुखे बयां बाई
बलवीन झालां आहे
कायं बदलं करणारं आहेतं त्यांनी
होई नां तेचं तरं
आंज कुंठल्या कॅफेला जायचं गं
कायं माहित ते कधीं उघडं कुठलं असेल त्यां वेळेला
मॉन स्टॉप आपल्यांला दुं आपणं दुपारीचं जाणारं की गं
तिथं तसं पणं हाईतचं चांगली चांगली दुपारी पणं उघडे असत्यांतचं.
हम्मं चालते मंग.
हुडकायंला पाहिजे खरं. नेमकं कुठं आहे कारणं की मी तिथं पणं लई कुठं गेलो नाहीं लई कॅफेत तिथल्यां.
हुडकायंचं कायं कामं असं कॅप राऊंड लगेच होईल की आपलं लगेच.
होयं.
कारणं जरां गर्दी असली की मगं जरां.
होयं तीनंच दिवसं आहेतं कायं माहित
खरं जास्तं जणं असं बसलेले असतील की.
हो खरं फक्तं आपलंच आहे नां कॅप राऊंड तवां.
हम्मं
एमसीएची एवढी पणं नाहीं आहे खरं.
लई जास्तं कुठांयत एमसीएची.
हम्मं हम्मं हम्मं डीकेटीला कायं तरं मॅडम म्हणांलती स. त्तरं कां हां शीटा आहेतं म्हणूंन सगळ्यां मिळूंन.
व्हयं
ते आपल्या ओपनवाल्यांना किती कास्तंवाल्या. आंता समजं एकां कास्टंसाठी एवढ्यां सीट आहेतं कायं आणि त्यांत त्यां कास्टंमधली तेवढी भरली नाहीं तिथं मंग त्यां तिथं सीटां रिकाम्यां राहिल्यां नां मगं तिथं कुणांला घेणारं. मग दुसऱ्या कास्तवाल्यांना घेतलं तर चालतय तिथं
काय माहिती नाही दुसऱ्या प्रोग्राम ला मग चेंजेस करतील. काय माहीत काय करतील.
खरं मग आता सगळ्या सीटाना सेम सीटा नसतात व्हय
व्हय नसत्या
का खरं
काय माहित एस सी आणि एन टी ची लई कमी कटऑफ असतोय म्हणून त्यांना सीटा लई कमी असत्यात ओपन वाल्यांना आणि होय ओपन वाल्यांना आणि ओ बीसी वाल्यांना जास्त असत्यात सिटा.
बघाय पाहिजे ते कुठल्या कॉलेजच किती कट ऑफ लागतय.
वो समजेगा, हमको उनतीस तारीख को. सबर करो, थोडा सबर
सांग तीस एकतीस आणि एक तीनच दिवस आहेत आपल्याकड मग आपल कॉलेज सुरू होणार. सप्टेंबरमध्ये.
आपण फक्त विचारून गेल तर चालते. काही घरातन पण भरायला येते कॅप राऊंडच.
फर्स्टला जाऊया की.
जाऊया कि तिथ विचारायला तर जायला पाहिजे की. तस पण फोन वर काय सांगत नाही ते
होय विचाराय पाहिजे.
तिथं हाईत ढीगभर कम्प्युटर जर त्याच आपण गेलो तिथं खोलीत तर मग स्वतः स्वतः फॉर्म उघडायचं. त्यांना सगळं विचारून. भरायचं आणि काय समजलं नाही तर. पुन्हा बोलवायच तिथंल्या तिथ त्यांना तसं पण मला त्यो. हाय त्यो फॉर्म आहे मला तिनीच करायला लावलीत. परत ते सगळं घालायचं होतं. ते गॅझेट तेन आणि सबमिट करायचं होतं. फॉर्म प्रिंट करायचं ते मलाच. करायला लावला त्या सरान.
होय त्यांना असं काहीतरी म्हणजे पेमेंट भेटत असेल नाही म्हणजे,
होय काय माहित देत असतील की, जर वेगळ्या असं सी ई टी सेल लावल्या त्या खालच्यान पण जे लावल्यात काय म्हणतात डी एफ सी सेंटर म्हणून त्यांना पण पैसे मिळत असतील की
होय म्हणजे ह्यांनी बघकी आता कसं म्हणजे रजिस्ट्रेशन करून घ्या करून घ्या ह्यांनी मागं लागल्यात.
होय
मग त्यांना जेवढं जास्त रेजिस्ट्रेशन होईल, तेवढं काहीतरी पेमेंट वगैरे असेल
मी मगशी ती एक मामी आलती ग खाली
हम्म
आणि म्हणजे त्याच्या आधी मी तुझ्याबरोबर बोलालतो कॉलवर तेव्हा त्यांचा फोन यालता आणि मी चालूनणे आणि आमच्या मम्मीनी सांगितलं सृष्टीकड हाय हाय फोन. आणि मग मग मगाशी प पप्पा मला बाहेर बोलवाला तो मग बाहेर गेलो आणि तिनी पावस आलाय म्हणून दुकानच्या दारातच थांबल्या आणि तिने मला विचारालं तूच फोन उचलली नाही होय म्हणून
नाही हो फोन वर बोला तू म्हणे
मी म्हणलोय मी फोनवर फोन जुरूता म्हणून. मग मम्मी सांगाली की टास्क करायल्या. ते का सांगून उपयोग नाही त्यांना काय कळत नाही. हेझ पण दोन हजार येऊ देत.
होय माझ ते ईनच झाले ना पुढच्या टास्क, ते पाच टास्क‌च किती येणार आहे?
नाही, ते येईल की पुढचां टास्क. आता अडकलं असल ते जरा मधीच. तर ते तीस पर्यंतच चाललंय सगळ्यांचं आजकाल लय पुढं जाईना की नाही आधी चालल्यालं.
आधी ते अगोदर लई शो होता मधी-मधी.
होय, खरं आमालच तर चौसष्ट वर गेलतय.
माझा एकोण पन्नास वर गेलता.
होय, जर साडेचारशे चाल्यात टोटल ते जर.
का एवढं कमी कसं काय?
तो बोललाच नाही आहे असं फोन लावला आणि ठेवला दहा मिनिटांनी कट केला.
इफेक्टव्ह स्पीच नाही तेच्यापल.
तेच कि जराशी चार-पाच कॉल बोलल्याला.
हम्म.
त्याला वाटलं नव्हतं असं काय असेल. मग तिने हाऊसाने एका एक-दोन दिवसात सगळ कंमप्लीट केला.
होय त्यांनाच सगळ्यात जास्त म्हणजे फास्ट केलता.
ते वय, तेच की.
आपल्या वर्गातली बाकीची कोण केली नाहीत काय?
हाईत की लय जण पोरं पण. खरं आपल्यातली शक्यतो लय जण काय टाकत नाहीत.
नुसत दुसऱ्या, दुसऱ्यांचे बघतय.
वय ती दुसरीच विचारत असतात काय नाही ते.
मी पण सराला विचारलेलो की व्हॅलिडेशनच. एक म्हणत झालं अजून पेमेंट आलं नाहीये म्हणून. मग म्हणे ते चेक झाल्यावरील सो वेट करा.
ते चेक कधी होणार म्हणायचं चेक करायला आपण आम्हाला बसवा म्हणायचं. नाही तर काय.
अ मग चेक झाल्या शिवाय पेमेंट कस पेंडिंग पडता म्हणून.
होय. काय मग चेक झाल्यावर आणि जास्त येणार असतील पैसे.
काय माहित
ते फोन अ फ्रेंड माझ तर अजून चेकिंगला पडले. अजून तर तेच पैसे तर येणार नाहीत अस वाटायले कारण की लई दिवस झाले-.
ते तस पडतेच माझ्या अजून खाली टास्क ला पडलय खर ते गेलच नाही परत.
अगोदर म्हणजे मी टास्क करायचो बघ.
हा.
तोव्हा.
हा हा.
साडे अकरा मिनिट झाल्यात अजून एक कॉल लावतो तुला बास.
हम्.
पंचवीस होत्यात.
आणि पाच
ऊद्या करायच. पुढच पहिल मी पण पंचवीस झाल्यावर क्लिक करून बघतो पुढच येत्यात काय.
हम्म् बग.
खतम होत आलंय थांब.
बोगदा कोसळून वीस जणांचा दुर्दैवी अंत.
काय वाचाल्या हे कुठल वाचाल्यास?
काय मेसेज आलाय?